हो काय नही, टी व्ही पाहतये. तुम्ही काय करता?
हाये बसली, म्हटलं काय आता सगळ्यांचच काम उरकत नही. म्हणललं आता कोणाचंच काम उरकत नही, मी एकटीचये, मग कोणला फोन करावं, मग बसले.
हा म्हणले आता करावा फोन.
हा ना
इथं गवांचाच आला होता फोन.
झाला का? मला तर येतच नव्हता त्यांचा. म्हणलं तुमचं तुमचा कसा काय मला आला.
हा का, अगं काहितरी नाव दाखवितंय, अं रेडी नाव रिक्रेश करा. कधी
हा मला पण म्हणजे रिफ्रेश, सारखा रिफ्रेश करा करूनही तरी
रेडिओ रिफ्रेश काय तरी येतंय नाव खालून.
फोन लागतच नहीये
हा ना माझ्या कमप्लीट रे रे रिफ्रेश कमप्लेटेड असं
मला मला दाखवितेत, जे रे टास्क पूर्ण झाले
तू रिफ्रेश कंप्लीट आहे असं दाखवतंय.
हा मग ते टास्क पूर्ण झाले वाटतं.
हा नाही तुला दाखवीते, कधी कधी लागत नाही गं.
माझाकून लागतच नाही. तुमचे किती किती झाले ते ग्रीन रेषे मधी?
यार लई थोडं झालंय, पंधरा वीस झालंय.
पंधरा वीस झालंय का, म तीस तीस झालंय.
हा का मग भरपूर गेलंय.
म्हणून माझ्याकडनं फोन लागत नाही वाटतं. कॉलिंग ला येतच नाही माझ्याकडे काहीच. हा
हा हा येईल मग.
बाकी काय करत्यात मंग?
काय नाही आता आराम चालू हाये.
हा ना जेवण झालं? मला जेवायचं होतं दुपार, त्या मामाला म्हणलं जेवा तर ते जेवत नही मग, हाय बसले जेवा यचेचये.
हां का तुमच्याकडं आले हेत
हा नाही ते ते फॉर्म भरते, तिकडं गावात रेंज नाही राहत ना.
हा हा कसले फॉर्म?
ते सर्वे येयेलेना प्रजपचा प्रोजेक्टचा सर्वे येयेल ना ते आमच्यासोबत सी आर पी काम करतेये, तर प्रोजेक्टचा सर्वे आलाय त्यांचा भरू राह्यले ते हा.
प्रोजेक्टचं काम करतात मंग कायम चालू असतंय का?
नही वो आता घेयेल त्यांला, ते सर्वे येयेल होता ना.
हा हा
ते सर्वे वर फॉर्म ऑनलाईन करायचे राहतात ना. बोल की. त्यालं काय किती आलं
कुठ गेलती मटिंगला?
ह अअ गेलतो डेअरी वर गेलतो मीटिंग होती
हा हा.
म्हणजे वेअ हे नी का स्टाॅल लावायचा होता विक्री दाखवायची होती. आन मग स्टॉल लावून विक तिथंच डेअरीमध्येच अरेय
कोणाचा कोणाचा किती जर माल संपलाय कोणाचा किती संपवायचाय
ते दुधाचेच पदार्थ लोणचांचे सगळे तिथे लावले होते
हा हा.
आपले विक्रीेते किती जण आहेत असं एरी दाखवायचं होतं नाही का
हा हा.
मग तिकडें जायला होत, मग तिकडून वेळ पण, हॉटेला जेवण होत तिकडे आलो
हा.
म तिकडेच दोन, तीन वाजले आम्हाला दोन वाजले, मग दुकानावर यायला लेट झाली
हा.
तुम्ही
आवं मग आता आराम ये. पाऊस ये.
हा अग हो पाऊस उघडला, तर तेवढाच ऊन पडला आणि परत भरपूर भरून आलाय,
पाऊस जास्त आहे का चालू?
हा सकाळपासून बराचये, रात्रभर ये पाऊस भरपूर होता.
हा ना, हा हा इकडेही पाऊसच ये.
हा ना, नाही इकड आता, ऊन पडला होता.
हा ना, राहून, राहून पुन्हा आता पका येईल आता जोरात येईल.
आणि लगेच पका राहून भरून आला एवढा जोरात चालाय आता
हा, पोरा आले का शाळेतून?
हा पोरा आले असतील शाळेतून, सो म्हणते शाळेत गेले.
हा शाळेत गेलेत.
हा ना.
आता काय शांती
कोण?
कधी आलते म्हणले कामावर हा
हा हा आवोज सकाळीच लेटच आलती दहा वाजले म्हणजे मी लवकर आली पण, मामानला काम होतं. मामा म्हणे येतो मी सोडायला मग हे नाही आले मला सोडायला. मग मामाला थंम घेता घेता बराच टाइम झाला म्हणून उशीर झालता दहा वाजले होते.
पर्यंत जाते का?
हा वाढतेयत. ते पण फर्चीवर लय फिरले पाऊस होता मला उतरवला मा गाडी घेऊन आले. मी ते फर्चीच्या पाण्यातून पाई पाई आले ना, डरेक्ट पाणी असं लोटीत होत. चालताच येत नव्हतं तिथं
त एवढा पाऊसचं झालाय आहे का परंत.
त लयी पाऊस होता, न ती फरची जास्त खाली बसली आता ना!
हा हा आण मग रस्ता दुरुस्त केलाय का तिथं?
नही ना ते उलट ती खडीन ते पूर्ण उचलून नाही का सारखं केलं होत. ते सगळं धुऊन गेलं आणि खाली शिमिट रस्ता होता ना फर्ची व तोच राहिलाय दोन्ही कुन अशी निपाळती जागा झाली.
राहते ना तिथं तेवढं राहा म्हणजे अशी निपाळते इकड. मातीच इकडनं निपाळत झालंय, आण तिकडन निपाळत झालंय. आणि मोऱ्या जास्त खाली बसत्यात म ते मातीचा धुवा मोऱ्यांमधी बसेल हे
मग गाडीवाल्यालाही तकलीफ यायला जायला का रस्त्यावरून जाते.
हा रस्त्यावरूनच तकलीफ म्हणजे त्या दिवशी मामा मी शितारामं मामा पडलो होतो.
हा न मं!
मं काय स्लो होतो म्हणून लागलं नाही, नाही त चांगलं काम झालं असतं आमच वालं.
मग ये-येव ह उतरून घ्यायचं ना एक जनान.
नही नही फर्चीवर नही ओ इकडं रसं त्यालाचं रस्ताच पका चिगाट झालाय लयी खराब झालाय रस्ता टीप टी
चालू आहे ना का?
टीबल सीट चालवताच येत नाही, न शिताराम मामा होता त्याने पुढचा ब्रेक मारला तसा जवा तिघय पडलोय आम्ही कणी.
हा ना म तवाच मामांचा पाय सुजला काय?
नही नही आता परवाच्या दिवशी पडलो आम्ही.
हा ना येरी चिकलात नका फिरत जाऊ म्हणा नहितर
निघाले पंढरपूरला आता म.
आता पंढरपूरला नही जाऊ वाऱ्या करु, पण इकडं नही फिरो काही चिकलातून.
हां राहूं!
मं कोण, कोण चालंय?
ते येसवंत मामा हेत. अ परत हे विष्णू मामा हेत, अ हे भुरआंबा कराचेत सीताराम, सीताराम मामा काय माहित जातेत का नही. मामा ये, दगड्याई ये, ती सुमन आई, हे. परत अजून आशेच भरपूर माणसं ये ती. हा पिकअप मधी, वाळाची पिकअप सांगितली.
हा!
कधी गुरवारी जात्यात का, शुक्रवारी जात्यात काय माहिती?
हा ना म हे दर्शन जवळून नाही ना होत, का होतय?
नही जवळ दूरदर्शनच होतं यात्रेच्या वेळेस.
हा एवढं आंघोळी-आंघोळी करून येतय एवढं चंद्रभागे ते.
दर्शन व्हायला तीन अन चारअ दिवस बारीला उभं राहिलं तर दर्शन होत नही लई लांबून
हा आंघोळी करून येतय. गुरु पौर्णिमापर्यंत थांबलं तर होतय.
हा तवर कशाची थांबते ती ये संध्याकाळच्या एकादशी सोडायला जे सकाळशी रविवारला न घरी येत्यात का काय होत्याती.
हा!
मं एकादशी ला येऊन मंग रविवारपसन आवनी घ्यायची ना?
हा, रविवारी घ्यायचे ना?
हा! हे बोलत होते नई तर पाहू आपण उद्या घ्यायची का, बंद काय करतेत की नै आता कॅन्सल केले नी त्याला कॅन करतील.. म्हणजे, माणसांचं, जास्त माणसं बोलवावं तर चिखल उरकत नाय. आसं होतंय ना, मोड्याची माणसं रविवारी ओडा इकडनं, आंबेवाडीवरतून बोलवायचाय ना. आ पंचवीस तीस माणसं बोलावले तर चिखल उरकत नाय. आणि धा न पंदरा माणसं बोलवावं तर गाडी भाडं परवडत नाय. पंदराशे रुपये गाडी भाडंय.
मग भेटतील का माणसं?
माणसं भेटणारयत पण मग तोच काय नियोजन कळंना, काय करतेत काय माहिती.
नाई सांगितलं तर होतंय म
लई माणसं आटखळल्याती, ते रंजा आक्काच्या, ते भावांला फोन केला होता ना. ते
हा हां.
ते बोलत होते माणसं येतील. त्यांच्याकडे मोडत राहतो ना.
हा, नाय तर मग दुसरीकडं भरवसा घ्यायचा.
हा. नाही, सांगेले मावशीने फोन केला होता पण मग आता त्यांलाई सांगितलंय आन यांला बी. एवढे एकखटी माणसं बोलवायचे आणि परत- आषाढीचा अंदाज पाहून पाणी परत आपलं माहितीय ना, माणसं यायचे आणि पाणी गरज जास्त सुटला समजा, मग पाहू म्हणे ह्या हप्त्यात बोल पंधराचं माणसं, जर आपल्याकडं असला पाऊस उघडा तं मग, लगोपाट दोन तीन दिवस धरू तेच लावून, नाही का?
पण जा भेटले पाहिजे ना माणसं लगोपाट. फ आता प्रत्येकाच्या अवण्या चालू आहेत ना. हा. काई काईंच्या चा चाल्यात आता.
आता रविवारी माणसं येतील, तव्हाच कळंल.
हा. अन
मोड्याच्या दिवशी तं येणारयत, मग नंतर काय होतं काय माहित. हा, डबे त्यांचेच.
हा. मग रोज का? आता साडे तीनशे चारशे रुपयं आसंन. चारशे रुपयं रोजयं.
रोज मग गाडी भाडं धरून मग म्हणे पाचशे रूपयं रोज.
हा, पाचशे रुपय रोज. बरोबर. नाई, नाई सांगाव तर काम होत नाई.
हा!
जरी किती करणारयं ते तू, थोडं दे ना, एक न दोन वावर.
मग. आवं चौगच आता ते चाल आता अशी म्हणा तं तिनी मोगऱ्यावरून माणसं आणलीवती, तिनी काय तेवढं, गाडीवाल्याला शेवटी हजार पंदराशे रुपयं, काय ते दोन हजार रुपयं भाडं घेतलं आसंन न शेवटी चारशे रुपयं रोज.
तिमाची झाली का अवनी?
हा त्यांनी मोगऱ्यावरून तीन पिशव्यांचा राव आणलं होत ना हिकडं. जे घरी वावरं होते ते तेवढे लावले मग आताा वरकडे देवकोबा का हाय वावरं. तेच राहिलं की. हा, त्यानी काय एक दिवस कणन की लगी एक दिवसात सोळा सतरा माणसं हो ते एक दिवसात लावून झाली जपान जपानी लावली ना.
हा.
म मा असं एक साथ असल्या श जस असलं तशी आवडी होते नाही का. म एक सात खनायला पासा माणसा नेले तीन पिशव्यांचा राग. अन् तीन पिशव्यांचा राब खनला एकखटी आणि दुसऱ्या दिवशी नीस्त आवा्हायला पंधरा सोळा म्हलं काहीच माग नाही ना जपानी हो ते एवढं असं.
हम. आपलं तस वरच होणार आहे वरच दहा पंधरा माणसं अशी
आपले आपले पंधरा माणस खणून आवयला एक वावराला जातेती. आन म आणि त्यांची पंधरा माणसांमध्ये आवनी होते याच्यावरून समजायचं आवनीच ह्य काय नाही का.
आ हा.
करून लागवडीचा फरक जपानी उरकती आपली एवढी दा त घेते तर पुढे एवढा एवढा ढाला दिसला तरी ताखत सोड ताकत सोड.
आपले ते दातीमुळं उरकत नाही ह.
असं आहे ग ना.
हा. पावसही काय करतोय काही नाही नाही तर फ का यारच मागून लेट केली ते माणस हा माणसं. ते दोन तीन टाय दोन तीन मोडे घेतलं ते नाही परवडत. गरी फकत दव धवायचं आतही धमायचं नंतरही दमायचं.
हा ना तेच म्हणत होते आणि आता समजा घरी बीव घरी सुरुवात करायला माणस तर अरे किती काय किती माणसला मण तेच. आता संस्सचिन घरी नाही. अ तोचत आणि मग आवतावाला चिखला जायल मग खानायला कोण ते काही समजा मी मी काही आजही घरी राहील मला काही विषय नाही. पण जर माझंच नाही मी एक रिकाला इकडला रोज बुडूनय का आणि तिकडला आहे बी.
हा मोठ ज दिसल एक माणसाचं कामही दिसत नाही.
म एकटी काय करणार आहे तिथे आता येऊ उद्या परवा आपण पण चिखल करायला म्हणते ती मग काय कर.
हा ना म नांगराना चिखल करून ठेवायचा.
आग.